हॅलो! हॅलो! कसा आहेस?
तू कशी आहे? अच्छा!
अरे क्लायमेट इतका सुंदर आहे.
हम्म अरे हा ना हो गं मला जायचं होत. तर पण प्लॅनच बनत नाही आणि कुठं जवळपासच जायचंय.
अरे मग आपलं नाशिक बेस्ट आहे ना!
तिकडं हाय का काय फिरायसारखं?
हो तुला माहितेय का नाशिक हे महाराष्ट्रातील अ अत्यंत प्रसिद्ध आणि सुंदर शहर आहे.
हो का?
हो धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा सर्वच दृष्टी ते नाशिकला विशेष महत्व आहे.
अच्छा!
नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया तुला माहिती आहे का?
हा हा माहिती आहे ना.
तर नाशिकला वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून देखील ओळखले जाते, सह्याद्री पर्वतांच्या सानिध्यात वसलेले असल्यामुळे, नाशिक हवामान वर्षभर आल्हाददायक असते.
अच्छा!
हो! आणि शहराभोती डोंगर, हिरवीगार जंगले, धबधबे, तलाव आणि नदी असल्यामुळे अनेक लोकं नाशिक ला हिल स्टेशन सारखा अनुभव देणारे शहर असे म्हणतात. पण, तुला माहितेय का आपल्या नाशिक बद्दल एक खास गोष्ट? नाशिक शहर समुद्र सपाटी पासून सुमारे पाचशे साठ मीटर उंचीवर वसलेले आहे. त्यामुळे इथे उन्हाळ्यातले उन्हाळ्यातही इतर शहरांच्या तुलनेत ताप मान कमी असते, सकाळी आणि संध्याकाळी थंड वारे वाहतात. विशेषतः पावसाळ्यात संपूर्ण परिसर हिरवागार होतो.
धुक्याने वेढलेले डोंगर आणि निसर्ग रम्य दृश्य अं दृष्य पर्यटकांना आकर्षित करतात. हम्म!
आणि, नाशिकच्या आसपास अनेक सुंदर डोंगर आणि पर्यटन स्थळे आहेत. जिथे आपण जाऊ शकतो.
हो का?
हो हो, फॅमिली सोबत का ते ही हो मैत्रिणी सोबत पण ना? हो! अंजनेरी पर्वत, ब्रह्मगिरी पर्वत हरिहल, हरिहर किल्ला, त्रंबकेश्वर, भंडारदरा कावनाई किल्ला, रामशेज किल्ला, कापडेश्वर दूध सागर धबधबा अशी अनेक ठिकाणे ट्रेकिंग आणि निसर्ग प्रेमींसाठी प्रसिद्ध आहेत. हो पावसाळ्यात ही या भागातील धबधबे आणि हिरवळ मनमोहून टाकतात. खरंच आपण इथे जायला हवं.
हो, हो, हो, आ, ते आपण बघू, प्लॅन करू
नाशिकमध्ये वाहणारी गोदावरी नदी शहरांच्या सौंदर्यात भर घालते. नदीकाठी असलेले घाट, मंदिरे आणि शांत वातावरण, पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. दर बारा वर्ष नी येथे कुंभमेळा भरतो आणि आता पुढच्या वर्षी देखील, तुला माहिती आहे ना?
हम्म्म, ह्म्म्म, जाऊ
मेळा हो हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळ्यांपैकी एक आहे. आणि आपलं नाशिक हे द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात. प्रसिद्ध आहे हे तर तुला माहितीच आहे येथे अनेक आधुनिक वायनरी जसे सुला वाईन् यॉर्क वयनरी आणि सोमा वईन विलेज. या ठिकाणी पर्यटक द्राक्ष भागा पाहू शकतात आणि वाईन बनवण्यासाठी ची प्रक्रिया समजून घेऊ शकतात. येथील हवामान वर्षभर सुखद असले तरी जणू ते सप्टेंबर हा पावसाळा आणि ऑक्टोंबर ते फेब्रुवारी
नाही बाळा नाशिकला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
त्यामुळे आपण नो डाऊट इथे जाऊ शकतो फिरायला. आणि या काळात डोंगर धबधबे आणि निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते
अच्छा, अगं मी नाही का, लहानपणी गेलो होतो, अर्जनी अंजरी पर्वतला तरच हम्म तर तिकड आम्ही चढलो होतो नाही का रात्री आम्ही नाही काय एक ला निघालो होतो इकडून
ह का
पाच पर्यंत पोहोचून गेलो होतो. हा वरती होतो आम्ही पाचला मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं की. तिकड आणि नाही का मग वापीस खाली येऊन गेलो होतो इतकी थंडी होती तिथे. वरती इतकी जोर जोरात हवा चालत होती एक माणूस. ए ब्लँकेट घेऊन बसलेला होता त्याचा ब्लँकेटच हवेत उडून गेल होत.
एवढी हवा होती.
हो खूप हवा रहाती.
आणि तुम्ही कोण कोण गेला होतात?
मी पप्पा आणि पप्पच्याचेलचे काही फ्रेंड्स जुने आणि त्यांनशी दादा गेल होत लहानपणी हो आठ आ आपण नाहीका प्लॅन करू मग जाऊ तुला माहिती आहे ना आता स्पायडरमॅनची मुूवी येते.
हो हो.
मग आपण एखाद्या व्यस्ती बघायला जाऊ थर्टी वन डेट ला
हा.
हम्म.
आणि तुला.
काय?
तुला माहितीय का नाशिकमध्ये जे आता रस्ते रेल्वे आणि हवाई मार्गाची सुविधा. उपलब्ध होत आहे. त्यामुळे हो त्यामुळे महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यां पर्यटक हे ते सहज पोहोचू शकतात.
हम्म
मग तू तुझे जे काही फ्रेंड्स दूर असतील तर त्यांना सुद्धा बोलावू शकतो.
अच्छा अच्छा
हा मग त्यांच्यासोबत आपण धार्मिक पर्यटन निसर्ग पर्यटन ट्रेकिंग किल्ले वाईन पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा या सर्व गोष्टींचा अनुभव एका ठिकाणी मिळत असल्यामुळे नासिक चे महत्त्व अधिक वाढते आणि आपण ते घेऊ शकतो
अच्छा
हो आणि जरी अधिकृतपणे नाशिकला महाबळेश्वर किंवा म अरप्रमाणे हिल स्टेशन घोषित केलेले नसले तरी त्याच्यात थंड हवामानामुळे ना डोंगराळ परिसरामुळे आणि निसर्गरम्य वा वातावरणामुळे अनेक लोक नाशिकला हिल स्टेशन सारखा शहर मानतात
हा हा
म तुला तर माहिती आपल्या सा आपलं नाशिक हिल स्टेशन पेक्षा कमी नाहीये
हा दिदी तुला काय वाटतं ओझर बेसते की नाशिक
आय थिंक् नाशिक जरी ओझार आपलं गाव असलं इथे आपण राहत असलो पण नाशिक सोबत कमपेअर केलं तर नाशिक
हम्म
हा अजून मंग काय करते तू
काही नाही मी हेच नाशिक बद्दल माहिती आज काही जाणून घेतली म्हटलं ती तुला पण सांगावी ह
हो हो जेवण झालं का तुझ हो झालं तुझं झालं हो अगं मी बाहेर गेलेलो होतो आज जेवण करायला मित्रांसोबत तर म्हणे का का तिकड आम्ही थोडा वेळ नाही का फिरलो इकड तिकडं गेलो असं तसं आणि तुला माहितीय का आज मी क कपडे ऑर्डर म्हणजे दोन तीन दिवसाहिले कपडे ऑर्डर केले होते ते पण आले आज
अरे काय ऑर्डर केलंस
आगामीने का एक जीन्स ऑर्डर केली होती बॅगीची तर ती आली आज
अ बॅगी कुठली
अगं स्ट्रेट फिट बॅगे म्हणून रा तर ती ऑर्डर केली होती तर ती आली आज
आणि कुठे ना ऑर्डर केलीस तू
मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केली मी तुला वाटलंस तर नाही का सांगून देईल तू जेव्हा भेटली ना तेव्हा मी तुला दाखवाल ती जीन्स हा परफेक्ट हा परफेक्ट आली फक्त बेल्ट लावू लागतो त्याच्यासाठी अच्छा
आणि काय रेंज होती
रेंज म्हणजे स्वस्त स्वस्तात पण राहता पण नाही कमी सेवेन हंड्रेड फिफ्टी ची ऑर्डर केली
अच्छा
हम्म आजी अजून मग तुझी तब्येत ठीक आहे का
हो एकदम मस्त पण तुला माहिती आहे आपलं नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिम भागात वसलेले एक महत्त्वाचे आणि निसर्ग संंपन्न शहर आहे
हम्म
धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टी नाशिकला विशेष स्थान आहे.
अच्छा.
हो. आणि सह्याद्री पर्वत रांगांच्या कोशीत बसलेले असल्यामुळे येथील निसर्गात.
हम्म.
जरी नाशिकला अधिकृतपणे हिल स्टेशन म्हणून घोषित केलेले नसले. तरी त्याचे थंडगार.
य.
मुळे ते हिल स्टेशन सारखा अनुभव देते.
हम्म. काय सांग जा घ . काय. काय.
नाशिक ना समुद्रसपाटीपासून पाचशे साठ मीटर उंचीवर आहे.
आता ते तर तू पहिले पण सांगितलं मला. अरे ते तर कॉमन माहिती ते सगळ्यांना माहिती राहत असं काही नाही. आता नाही का मी नाही का फिरायला गेलो होत ना दोन तीन दिवस पहिल्या नाशिकला. तर नाही का मी नाही का एका जागेवर गेलो होत गोदा पार्क म्हणून तुला माहिती आहे ना.
हो माहिती
ह तिथं पण खूप काय काय फिराय सारखं आहे तू तुझ्या फ्रेंडसोबत जाऊ शकते तिथ. एन्जॉय करायला वगैरे फॅमिली सोबत पण जाऊ शकते. त आणि सी सीएम पण माहितीत असेल तुला सिटी सेंटर मॉल नाशिक च.
हो बेस्टच आहे ते तर. आणि आपल्या नाशिकमध्येध्ये झुडिओ पण किती झालेत.
हो तिथं पण पण तिथं कपडे जास्त महाग राहत माहिती का. हा हो. मला जायचं होतं पण मी ऑड ऑनलाईनच घेऊन टाकली. हम्म सिटी सेंटर मॉल ला मी गेलोत. तो माझ्या मित्र्यांसोबत. तर नाही का मी नाही का खूप काय का तिकड फिरलं वगैर नाही का. तर म्हणे का आम्ही रात्री गेलो सकाळी गेलो होतो मीन्स. गाडीवर तर याता येतात नाही. कामला थोडा टाईम गेला होता. हम्म मग आम्ही बाहेरच जेवण केलं होतं.
हो का कुठे रे.
अरे ते आपलं येता येता नाही का एक. अ गावात येत यता हॉटेल आहे ते पाह ढाबा एक्सप्रेस. हा तर मग तिकडं गेलो काही ऑर्डर केलं खाल्लं वगैरे नाही का. मग त्याच्या नंतर म ते. एक आमचा मित्र होता विश्वजित नावाचा तर त्याला तिकडं. सोडलं त्याच्या घरी त्याच्यानंतर. नाही नाही तो इथं सायकाळ फाट्यावर राहतो. त्याला इकड सोडलं मग त्याच्यानंतर मी साई आणि मी थोड्या व बाहेर. बसलो म साईला त्याच्या घरून कॉल आला म आला पण आला होता तर मग. त तो गेला त्याच्या घरी मम्मी गेलो माझ्या घरी मग काय घरी येऊन. थोडे बोलणे खाल्ली आणि मग.
अच्छा बर्या चल ना मग. कर तू पण प्लॅन नक्की आपण नाशिकला ट्रेकिंगला फिरायला जाऊ.
हा हा हा हा बाघू बाघू.
चाले ठेव मग.
हा ठेव फोन
चल बाय
नाशिकला जायचं फि